बोला काय चालू आहे.
काही नाही तुमचं काय चालू आहे.
काही त नाही आराम चालू आहे आता.
झालं का जेवणं.
हम्म जेवणं झालं. कामही झाले सर्व हम्म नाही. आले होते ना शुभम मग गेले होते ना.
हाव.
नसले तर मग हा.
हा दोन अठ्ठेचाळीस झाले हे ना. दोन अठ्ठेचाळीच झाले ना. हॅलो.
हव ना.
मग कट झाला की काय?
नाही नाही चालूच आहे चालूच आहे ना बोल ना.
दहा मिनिटच ठेवा लागते ना.
हा टाईम आहे ना वेळ आहे त्याच्यात घड्याळ दिसते ना.
हा मी तेच म्हटलं दहा म्हणजे आता झाले दोन एकोणपन्नास. काय काय बळबळ करा लागते आता मला माहित नाही ना तुम्हीच बोला.
काही बळबळ करत राहा काही गोष्ट सांगत राहा कोणची पण कुठी गेली होती का फिरायला.
नाही तुम्ही गेल्या होत्या का नाही ना.
हाव काय नाही मी काही गेली नाही आज. धंदे झाले काय.
हा.
हाव काय.
झालं सगळं पेरण.
आता पाय चांगलं कडक तपत आहे.
हम्म. म चांगलं ऊनय पानीस पाणी. हा.
हा दिवसभरापासून पावसाचा झाल
हा.
म नवीन विशेश सांग काही.
तुम्ही सांगा आता काय आमचं झालं काय ब्लाऊज
हाव ब्लाऊज राहिलं होत ते ब्लाज राहिलं होत वि कराचा ओ मस्त शांततेत भेट.
नाही काय. तरी आता दहा एक दिवसध जा
हा हाव ना.
हम्म तेच. बोला ना.
लावायच ह लावतो.
अजून काही नवीन विशेष.
नवीन विशेष काय सांगा? का माहित याच्यावरती कोण कॉल केला की येतच नाहीय.
मायाच्यात येत नाही. तेचा कॉल गेल्यानंतर मग दिसते नंतर ते वट्सप व्हॉट्सअप नाही आहे ना कस चालू वाटते
हा
हम्म.
नंतर मग क्लिअर दिसते.
हा ना ते अ बही आहे केन ते संदळ्याची तिच्या सोबत बोलली
हम्म.
तिने वापस मला केला तर तू दिशस नाही.
नाही.
अलं काय तिला अस वाटेल की हिचं काम झालं म्हणून
इन केला हन आपल्याला करून ये दिेला असंते ना मग ते.
हा तस त्यां तसच झालं असेल ते.
मग वापस तर उचलल्याच नाही चचाला मग आता काय करातस दिसूनच
ए प्रॉब्लेम येते नेटवर्क प्रॉब्लेम प्रॉब्लेम येते इश्यूी येते त्याच्यामध्ये काहीतरी. अस हम्म.
कस वाटलंय सिद्ध्या वहिणी? रिटर्न असा कॉल केला तर काही उचलला नाही मग तिन साधा कॉल केला तर म कस होईल सांगा कि येऊन नाही राहिलो.
नाहीरे बाहेर जायचं होतं तेव्हालाच मिटिंग आहे म्हनल दोन वाजता.
आं.
कायच्यात आहेत ना म ते भटाचीच आहे म्हन.
हा.
हम्म.
आईने जायला लागते काय? मी येतो.
नाही नाही आपल्याला नाही त्या बाईला गायच होत ते सोंगाड्याच्या.
हा. सौंदळग्याच्या बाईला जायचं होतं. पाणी प आपल्या गावातलं अजून कोणी आहे का ओ इथेच?
आपल्या गावात ना तर नाही.
चला का
घरात तर नंबर दिसते माझ्या मूळ ते हम्.
दोन्ही चार नंबर टाकले ते तसेच झाले तिथं.
म्हणजे काही भेटले नाही का त्याच्यात पॉईंट
ते ब बोलणं गिलण काहीच नाही काही नाही झिरो पॉईंट आहे त्याच्यात मग ते कॉल म्हणजे पूर्ण दाखवून राहिले.
हो मग ते तसच होत ते झिरो दाखवला काय मग ते बोलन नाही झाला कि झिरो दाखवते.
हा म झालं मग ते आता तिथ सक्सेस बी दाखवहिला की ब झाले म्हणून एवढे कॉल अंग ते डिलेट गिलेट होतात काय काही करून?
कॉल बंद करता येत नाही पूर्ण झाल्या
हा तेच आहे. द असंही अशी मला नंबर टाकले हे केलं की झालं साईटन मोबाईल पायात बसा आणि कॉल करत बसा.
आहों काही नाही ते काही कोणी पाहत नाही रेकॉर्ड बिकोर्ड
तपासल्या जातात अस
हा ओके.
चालेल कामात बोलाला लागत.
मला तर कामात बोला भाई त्या कामात काय बोला.
ऍक्टिंग कशी करतात?
याक्टिंग कशी करतात सांगत म्हटलं तर तुम्ही.
सांगा
त्या प्रियाला जर कधी घरगुती करायची असली तर? हम्म एक कप साखर घ्यायची साधी साखर दाखवत नाही मग तरच घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मिसरन टाकाच.
हम्म.
याले चांगलं अस मस्त मिक्स करायचं.
हम्.
करून झाल्यानंतर ते उकडून घ्याव म्हणजे ते तिवी साखर अ निंबा सारस आणि ती आणि ती ते उकडून घेतलं पाक बनाचा एक तरी पाक आपण बनत नाही का लाडवासाठी सम च असलं तरी तर हा तर तस मग एकतारी अस पाक बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर मग ते उतरून घेतला खाली कि झालं मग व्याक् साठी तयार त्याला काही जास्त
हम्म्म. हा. आणि जर कधी समजा बाजाराची जर कधी आपण घ्यायला गेलो तर ते हेच असंच भेटतील ना? हेच असते ते ते फक्त पूर्ण कस सर्व मिक्स केलेलं अस ते काय- करावं लागतील अं गरम पाण्या बी फक्त गरम करावं लागते ती तसच मग वॅस करणं चालू करून द्यायच
ह
उलट चांगला आहे ना म्हणा आता घरी बसल्या कधी आपल्याला करायचं असल वॅक्सिंग करू शकतो आपण आणि त्याच्या तर रेडीमेडी भेटते ना मला वॅक्स ची बॉटल भेटते रेडीमेड हा
कथड झाला कधी तर मंग तो हो तो तर उलट चांगला आहे आता झालेलं असत ना त बलट चांगला आहे म्हटलं त्यांना कस लवकर तयार होते हम्
हा
चांगलं आहे जर का ते आपल्याला काहीय
ह
नवीन- नवीन काही करून पाहिला पाहिजे घरी आता घरी बसल्या जर कधी समजा काही काम विम नसतात ना आपल्याला तर मग तेस करायचं
हम्म
हम्- हम्
आणखी काही
हम् मला काय माहित नाही झाले नाही अजून दड बाकी आहे अजून अज काय बोलता चांगलं विनकळी
आ
तू काही नवीन सांग म्हटलं
आमच्या जवळ काय नवीन आहे आम्ही जुन्या बाहेर जवळून नाही का लागते काही काही
नाही वा आता जर कधी आपण कुठं गेलो तर लग्नात गेली तर मग काय झालं लग्नात काही नवीन
काय घडलं नाही काय जेवणात भात पोळी वरन वरण वांग्याची भाजी बर्फी
हो का हम् चांगलं
एवढंच
म
नवरदेव नवरी सगळे मस्त होते मस्त केलं ना रिसेप्शन सारखं हम
प्लिश केलं होत का तयार
हा तेच तयार केलं इकून समजा ते अ धुवा वगैरे असतील कि ना
हम् हम
केलं झाड वगैरे जळले असत मस्त केलं
हम्म चांगला ना आता तसस निघाला ना ह नाही रात्रीचा केला अस सज गला आहे ना प्रवास करायल को इल्ले भारी गईल अस असं काही अस
तस
अ रात्रीच्या पेक्षा समजा आ हम् दिवसा आवाज न होता
इशु आवाजच करते हा करते मी पण जा रे
हा बंद
हो